हॅलो हा आता बोला तुम्हाला अजून एक फोन एक का ह एकच नाही ना चौथं आहे ना
मग एक माय कबर झाली चार झाले आता हे पाच आहे एच का झालं का नाही ऑटोमॅटीिक
ते हा पहिला फोन ये झाला असन
हा दुसर दुसरं दुसरं दुसरं
पहिला फोन मी उखलला नवत
पहिल्या फोनला उखलला नाही म मग त्या रिच केलं ना मग दुसरा फोनला ते ऑटोमॅटिक कॉलिंग पडली त्याच्यात
मी उचला होता मग तू नुसत बटन क्लिक केलं ना ॲप येऊन गेलं होणती
हा मग बंद असत दि हम्म
तर आणखी कोणा आला तरी फोन करायचं समजा तर माणसं
आता माणस आता ते आता कोणत्या बायाला ल आता ना तलाच लावून चांगना लागल
हा
हा
तच करायचं माझ पण मा आधी साधा फोन करायचा त्यांना
हा हा साधा फोन करून सांगाय लागेल
हा का रे तुला फोन करायचे का म्हणून
म आता ते आता आता नंबर माहत नाही ना आपल्या गावात कोण कोणीआहेत
बाहेरगावचेचाल चास कीन
ना काय ना
हम्म
ते ज चालना
हो
दंदालागे एवढं
आ म
हा गुरुपमधून नंबर काढ तो ना
चालून
हां
अ
हावा,
म्हण त्याला बँकेचा अकाउंट जोडण्या लागतं का?
हा मग त्याला आता परत दुसरा अकाउंट जोडा,
आत्ता का?
ते नंतर राहत समजा टास्क पूर्ण काही झाल्यात.
पूर्ण पूर्ण झाले होते.
हा हम् हम्म,
ठीक आहे चाल मग,
हवव चालू ठेव का मग,
हां,
लान घेतया आहे.